च्च्छ हो हफ
हॅलो
काय म्हणते डिअर ह आ काही नाही
गा
काय करतय हा काय करतय म्हटलं
आ बुक ना जल नाही आहे
जवन
हा
अच्छा काय केलं जेवायला आज
केलवाय मटकी
मटकी
हम्म
बाई मटकी मटकी खाऊ खाऊ कंटाळा आला हो
तुमच्या घरीच होती ना मटकीे म्हणून तुम्हाला कं टाळा आला
हो ना ते म्हटत कि पाऊ पाऊ मीच मटकायला लागली होती ह मग नंतर म्हटत की गेली आणि सगळंच गेलं आता काजू बदाम आलेत
भाई मा आताा कजू बदासारखेवऊ नको क खऊ
नाही नाही काजू बदाम सारखं नाही व्हायचं बाबा
हम्म
काय करता पण वयामानानं शरीर फुकतच पण
ह पण जास्त उलेलं काही कामी नाही बाई
म
नाही तर मग नवरा घेऊन जायचल कुठेतरी टेकडीवर नाहीत चाल मला फिरायला घेऊन जातं तुला
नाही नाही नाही नवऱ्यालाच मी घेऊन जाईल काही दिवसाांन नवरा नाही न म्हाला
हो का
ह
हम्म सकाळी म्हण लागला बाई कनून चला कलदऱ्याची ट्र्रीप काढा म्हणून म्हण न नको बाबा मला दरीवर वरणी सिलेंडर फुलून देशील
हो
हम्म
काय करता मग मग कुठ चालता कुठं चालता ट्रीपला सांगा
जाऊ ना लंडनला येते नाही नाही लंडनला जगवायला नको आता आपण माताला झालो लंडन ला जाऊ
तारायचं असतं चांगलं वाट ठव गो्याले
नाही नाही लंडन ला जाऊ मस्त विमान एक बुक करू
ह स्वतःला भातार कशला समजता एवढं तर चांगलं दिसत
नाही बाई
नाही नाही आपल्याकडे ते मतार होतच नाही आपण आपल्याकडे क्रीमा आहेत डुप्लिकेट वाल्या एगलच दिसू आपण आपल्या घरीच आहेत क्रिमा द्या
हो लागेल तेवढ्या पुन्हा
मग लागल तेवढं जे जे इच्छा आहे ते लावून घ्या आणि लावून देणारी बी आहे.
अ हो
मग म्हातार कशाहऊन होतात तुम्ही
हम्म
आता कोणी पाहिलं तुमच्याकडे म्हण लग्नाला काढलं
हम्म् बापरे हम् नाही बाई बाईक पण लोक म्हणतात पण त्या दुकानदाराची डाळ संपायली मी आणनू आणनू
आ
ते म्हणते तुम्ही किती लावता म्हणे मैदाय मला आठ दिवसाला आणवं लागते म्हणे
बाई
हम्म
हम्म तशीच काय म्हणते गे आली की नाही.
ती चालली बाई मुंबईला चालली. संध्याकाळी विमानानं संध्याकाळी
विमानान लगे विमानाचं तिकीट काढलं काय
मग त्याम्हाला ते समोरच्या माणस विमानाचं तिकीट काढून देतात.
अरे वा
हम्म तिकडून तिकड मग दिल्लीला जाणार आहे.
दिल्लीची ऑर्डर आहे का
हो
हम्म हम्म हम्
हम्म
चांगलं आहे ना मग मस्त नाही बाबा आपल्याला जायचं
हम्म जाऊन यायचं फिरून यायचं
बीड बरं नांदुरा बरं रेल्वे बरी आपली विमानात कधी बसू काय माहिती
नाही बसायचं विमानात चांगलं असते.
हय बाबा
मी तर आता विमान चालवणच शिकणार आहे.
शिका शिका
हाा कपे भरचू ते रेल्वे चालवण शिकला आता विमान चालवणं शिकणार आहे.
शिका मग शिका
हम् मग येत जाईल मग बीडला डायरेक्ट
हम्म
तुझ्या घरावरच लँड
घरावर गच्ची नाही पण आमच्या
पत्रावर करू
हम्म म्हणजे आमच्या सगळं आमच्या अंगावर
अ नाही हो एवढा हलका असते वजनदार थोडी असते ते
नाही मग तुम्ही खेळण्यातलं रिमोट रिमोट
नाही बाई ओरिजनल त्याला पंखा आहे ना सगळंच आहेेत
हा का हम
ह
बरोबर काय बाई कसा टाईम जातो माहिती नाही पडत काही दिवसांनाच वाटते पागलाच्या गोळ्या होऊन जाईल चालू मला
ह
शपथ ना असं वाटून रालं आता हे दोन तीन दिवसात तर जास्तच वाटून राहिलं हम
पोरगं म्हणते बाई तर पैसे नाही ग म्हणच्यातून सोड
ह काय बाबा ते समज
ह
हा
हम्म हो् बाई एकजण त मला काय म्हणे माहितीय का मी म्हणलं आम्ही काश्मीर ला आलो आपडे माल नाहीला
हो किराणा आणायला जातली म्हणे आमची ते
ओ ताई
सांगावर किती मनात आहे
लेस मग लेस मोठं झालं नाही
हाव ना हम्म लेस भारीच काम नव्हतं बाई त्या बाईचं
काही दिवसांनी म्हण सर आमचा आम्ही संडल बाग तुमला लंडनला जातो
हो लिफ्ट नव लिफ्ट न वर मजल्यावर
हा
हम् मग अजून झालं का चहा पाणी नाश्ता
नाश्ता वगैरे काहीच नाही आम्ही काहीच करत नाही नाश्ता डायरेक्ट जेवण करत असतो
हो का बाई आम्ही तर उठल्या उठल्या सकाळी पहिले पाच वाजता आम्ही हे करत असतो
योगा
सकाळी पाचलच आम्ही नाश्ता करून घेत असतो
बापा एवढं सकाळीच
मग आम्हाला सकाळीच उठलं कीच लागत बाई
कसं काय जात एवढं सकाळी
बाई जाते एकदा खाऊन पहा मग बरोबर जाते बरोबर भूक लागते मग त्या टाइम
नाही नाही एवढ्या सकाळी नाही खात भोय आम्ही आम्ही तर सकाळी मी चहा नाही दूध नाही मी एक ग्लास कोमट पाण्यावर आहे आता
ह हो का
हम्म वेट लॉसकरारयतायन
नाही नाही आमचं तसच होते आमचं खाऊ खाऊच होते जेवढं जास्त खसाल तेवढं जास्त तर रोड होते माणूस
हा
नाही खाल्लं की माणूस जाड होत असत
असं असतं का?
हम्म चार पाच वेळा रोडवरर जेवायचं आणि झुपायचं ले रोड लवकर होते. माणूस
हां हां स्वप्न तरी सांगा मग ते
हो ना त्याला सांगितलं लई झाली पण ते ऐकतच नाहीत बाई दिवस दिवस उपाशीच राहतात.
हां
नॉनव्हेज तर कसं खात नाहीत त्या.. खाजा म्हणलं नॉनव्हेज लवकर माणूस रोडवते. ऐकत नाहीत बाई त्या..
तचालू आहे. की नाही नॉन व्हेज
हो. पण आम्हाला चांगली करून देणारच नाही. आता परवणीलं कशाला?
परभणी चालल्या की नाही म्हटलं..
कशा आला तिथे कंदुरी आहे काय कोणाची..
तंदुरी तर नाही वाटते. पण हे काय म्हणतात त्याला वर्षी आहे ना विसरले काय तुमच्या सासऱ्याची वर्षी आहे ना
हम्म हो का आणि माझं लक्ष नव्हत ग पण ती तारीख मीच काढून दिली. पण मग
तुम्ही काढली पण चाल नाही का?
आता पाहू ना बाई जाण तर भागच आहे शास्र आहे.
हम्म..
नाही तर बाई मोठी म मोठी जाऊ मला पडून खाईन
तेच मग..
हम्म आणिम येत होतो. प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला हे कोणी ज. नाही हम्म.
कराच लागते. कार्यक्रम अटेंट.
होा ना.
वास्तू पण आहे कोमलची हो म्हणस ते होत म्हणतेई कॅन्सल झाला म्हणते.
का?
काय कॅन्सल झालं म्हणते तिचं. काय काय माती वेळेवर करतील मग
हम्.
आपण आपल्या तयारीत जा.
हो का आपल्याला ते काही माहित नाही बाई कोमलेच्या जॉयंडे पण. ती काय कधी फोन लावत नाही कधी काय नाही मग आपण बी टेन्शन घेत. नाही जास्त तिला सात झाले वाटते.
कोणाला?
कोमलला.
सात काय झालेले आहे. लेकर ख.
हंं.
महिने आहे का? महिने नाही हो नववा महिना लागेल. म्हणते आता
बाई बाई बाई बाई.
ब.
सांगा बरं तेच लेकर त्याला लेकरं व्हायले.
किल्लु गेला हा तेस ना.
हम्म काल बालितााईने मेसेज टाकलं ना बाई आमचं. दुसरं पिल्लू येते. आता म हम्म.
दुसरं पिल्ली होते तरी अल्बम दिला नाही म्हणे.
हो ना मधुरानं लगेच म्हणे बाई खरंच का दुसरं पिल्लू यायल का? तुम्ही कोणाले. हम्म आ बीच बायक ब हम्म. चालतोय.
नाहीय हो दुसरं नाहीये सध्या ते म्हणले फक्त
हो ते आलं माझ्या लक्षात पण आपल्याला हसायला काय गोर आहे.
हम्म.
टाइमपास करायला
हो.
हम्म आपण हो म्हणायचं. बाकी अजून माट की
अरे हो मी ह. हो हो विसरले आता सगळ्यांनाच विचारते ना काय भाजी केली काय भाजी केली.
कशी केली गॅसवरर केली का चुलीवर केली कढईत केली.
रेखा ताईनी मशरूमची केली.
बाई त्याच्या आता घरचच मशरूम आहे लागल.
तिथे रोजच मशरूम खाऊ घालून राहिले हो. अ त्या महिमान भेंडीची केली.
हो बाई काल तिनं मला भेंडीची रेसिपी विचारली ना मी तिला सांगितली
हा
हम्म भरलेली भेंडीच करायची म्हणे ना आंधी निबर धडक मोठी ज्या मोठी मील बाई एवढाला भेंडीची भेंडी भरलेली होते का म्हणलं
नाच कवळ्या पाहिजे म्हणा त्याला.
हं बारीक छोट्याल्या कवळ्या आणायच्या म्हणलं. कि आता असेच फ्राय कर म्हणलं कढईत हम्म
सर.
करतो म्हणे.
हम्म हम्म.
पल्ले ना बाई मला उशीर व्हायला कस्टमरचे फोन यायले.
काही नाही त्या महिमाला लावा आता.